बोल..
काहीच नाही..
हम्म..
काम आवरलं
हाव..
कपडे?
कपडे बाकी आहेत.
हा करा
हम्म..
काय चालूय मग?
काहीच नाही..
हा का? काय बोला ते बी कळत नाय एवढं वेळ काय बोलाव म्हणून काही बी कळत नाही.
नाही समजत ना काय बोलाव म्हणून..
कारण की ते एखादं असलं ठीक आहे पण आता प्रत्येक दहा दहा मिनटं म्हंटल्यावर काय बोलणारे..
नाही नाही शाळेत नसेल नेलं त्यानी यांचं पोरग ना रोज ब्लूटूथ लपवून ठेवतंय यांचं
अरे! बर..
शाळेत गेलासा काय?
हम्..
हा दोन मिनिट हा
हा हा...
हम्म अ झालं ब्लूटूथ तुमच्या कानात आहे ना.
कशाला?
तुमच्या सगळ्यांचच कॉलिंग बाकी काय मग?
हा घरातल्या घरात तईला लागत नाहीेये.. नाही अन तर ललित लावले तर त्या काय त्या उचलतच नाही त्या आणखीन झिरो कॉलिंग मध्ये चाललेली..
गेले मा माझे तर दहा गेले असेल बाबा दहा पंधरा तर इझिली गेले असेल..
हाव का?
हम्म.
तेच ना असय
तेस ना मग, झिरो मध्ये गेल्यावरती नंतर पुढचे तास भेटत ना किंवा मग पैसे भी काटाते मग
हा पैसे कटतेत.
हम्म, थोडे फार पैसे कटले ते तरी ठीक आहे. पण मग
मी तर मी तर अशेच केले, येडे वाकडेच कॉल लगे. म्हणजे तही मूळ नाही. त्याच्यात मोबाईल सकाळीचा असतो.
आणि सकाळी सकाळी आपल्याला ना काम आवरायचं पडतं.
तेच ना, टाईम हो नई पुरत ना. दुपारी निवांत राहतो, दुपारी चालतच नाही ते.
पण दुपारी ना लोडिंग होतं ना सगळेच नेट सग सगळ्याला काम चाललं राहत, रात्रीचं कोण एवढं नेट युज नाही करत.
दुपारी चालतच नाही ते.
तेस ना मग. रात्री पण चालत नव्हते. मी रात्री केला ना लागतच नव्हते.
नाही रात्री बी लोडच राहतो बाई. अकराच्या नंतर तर बंद राहत ते, ऍपच बंद राहत.
अकरा वाजेपर्यंत
हम्म.
रात्री तर ना त्या नंतर कॉलिंग लागले बी, ते आवाज येत नव्हता.
ते डिस्कनेक्ट दाखवत असन ते.
हा डिस्कनेक्ट दाखत होते.
हम्म.
हम्म. भाजी काय केली?
भाजी का? केली काळी, काळी
हा का?
हम्म, शेवग्याची शेंगा. तुम्ही काय केलत? दोन, चार भाज्या होत्या सकाळी.
आमची पण पोरांच्या वेगळ्या आणि आमच्या वेगळ्या पोरांना कोरडी मटकी केली, आम्हाला पतली मटकी केली.
मी एक, दोन मिनिटात कॉल करते हा, ते मॅडमला कॉल करायचंय मला.
बरं बरं. हम्म.